ये, हॅलो.
हॅलो, हा.
काय करायलाय, आ?
जेवण बनवालय.
झालय का नाही जेवण?
नाही अजून आता चपाती बनवणार आहे ब.
होय, आज वेळ केला की जेवण करायला.
होय जरा अभ्यास करत बसलेले.
कसला अभ्यास, हम्म? कशाचा अभ्यास करताय?
सेट एक्झमचा, असिस्टंट प्रोफेसर.
होय.
हम्म, हा होय.
कुठ करताय?
कॉलेज वर.
हा हा म्हणजे शिकवायला जाताय काय?
सिनियर कॉलेजला शिकवायला जाते होम सायन्स सब्जेक्ट आहे माझा.
हो हा हा काय असतंय गृह विज्ञान म्हणजे हो?
घहविज्ञान मध्ये बरंच काही काय शिकण्यासारखं.
होय म्हणजे घरगुती जे असतय सगळं म्हण? वेगवेगळ्या कला वगैरे असतात का?
उजगतेचा असते न्यूट्रिशयनचा असते विस्तार शिक्षणचा असते, संशोधनाचा असते
हा.
ख आपलं टेक्स्टाईलच असते, टेक्स्टाईल मध्ये काय सगळं आरी वर्क पासून ते बांधणी छपाई पर्यंत सगळं शिकवलं जाते एम्ब्रॉयडरी, आरी वर्क
होय.
हा न्यूट्रिशन्स मध्ये न्यूट्रिशन्स म्हणजे न्यूट्रिशन मध्ये सगळं न्यूट्रिशनचं. पदार्थ बनवण्यापासून ते पदार्थाची व्हॅल्यू काढण्यापर्यंत. परत स्पेस लायनीग असत. जागा निवडी पाासून ते घर बांधणी ते आतली इंटिरियर पर्यंत सगळं शिकवलं जातंय.
भारी आहे कि मग म्हणजे एकच घेतलं की सगळं शिकता येते.
हा एका विषयमध्ये सगळे ऑल विषय शिकता येतात त्याच्यातून तुम्हाला एक यशस्वी महिला उद्योजकता म्हणून सुद्धा काम करता येतंय किंवा तुमचं तुम्ही स्वतः जरी घरी बसून छोटा बिझनेस जरी चालू केला. तरी चालते किंवा इच्या हाताखाली जर का तुम्ही अ ड्रॉइंग करून किंवा तुम्हांला ज्या डिझाईन आवडतात त्या डिझाईन बणून दिला तरी इंजिनिर हाताखाली सुद्धा काम करू शकतोय आपण.
हा म्हणजे काही करता येतेय.
या विषय मधून निदान एक लेक्चरर प्राध्यापक सुद्धा म्हणून बनू शकतो आपण.
होय.
हां.
चांगलाय की मग हे सब्जेक्ट तुमचं पण तेच झालंय काय?
हा माझं पण तेच झालंय.
हम्म, मग त्यात म्हणजे घराचे डिझाईन वगैरे पण करायला शिकवत्यात?
हा घराच्या डिझाईन माप घ्यायचं माप घेण्यापासून ते किचन ओटा, बाथरूम, देवघर किंवा प्रशस्त बैठक डायनिंग हॉलपर्यंत सगळं शिक्षण दिलं जाते त्याच्यात.
होय.
जागेची निव निवड मातीच, माती सुद्धा काळी माती, मुरमाड माती लाल माती या मातीचं सुद्धा शिक्षण दिले जाते म्हणजे त्या मातीपासून ते पूर्ण इमारत की आखी पूर्ण तयार होऊपर्यंत सगळं शिक्षण दिलं जाते आमच्या पंचायत समितीला
हो मग भारी आहे की म्हणजे सगळ्याचं कला येतात ह्यामध्ये.
आणि टेक्स्टाइल मध्ये रंग तयार करण्यापासून ते पूर्ण बारटेक पर्यंत म्हणजे प्रं प्रिंटेड पर्यंत सगळं.
होय.
शिकवल जातं त्यात कापडाची ओळख कापड निर्मिती हा
करू शकतोय आपण यात
कुठला पण बिझनेस करू शकतोय आपण त्या ह्याज्यातून
हा हूं म एक्झामला काय विचारत्यात मग त्यात
एक्झामला काय दहा टॉपिक असत्यात हेच आपले बेसिकचे म्हणजे बेसिक म्हणलं तरी पण पेपर नंबर एक आणि पेपर नंबर दोन असतात त्याच्यात पेपर नंबर एकला जनरल नॉलेज सद्यान अद्यापण तर्कशास्त्र रिलेशन म्हणजे नातेसंबंध हे सगळं शिक असत्यात त्यांच् ते प्रश्न हे त्याच्यावर प्रत्येक टॉपिक वर तले पण दहा टॉपिक असतात दहा टॉपिक म ते दहा दहा क्वेश्चन असतात त्या सगळ्यांचे दे पेपर असतो पन् शंभर मार्काचा पहिला त्याला पन्नास प्रश्न वि त्याला दोन मार्काला एक प्रश्न असतो आणि पेपर नंबर दोन असतो त्याला दोनशे प्रश्न अस तात.
हा
आणि एक मार्काला एक प्रश्न असतोय त्यो असे तीन तास हा एम सी क्यू असतात.
फक्त टिक करायचा
फक्त टीक करायचं
म तुम्हाला आता सेट च्या एक्झामला पण असतंय काय ते
सेट एक्झामलाच असतं ते. बाकी कॉलेजमध्ये म्हणलासा फर्स्ट इयर पासून थर्ड इयर पर्यंत थेरी असत्या थेरीच असते असेच्यान प्रोफेसरसाठी एम सी क्यू क्वेश्चन असतात. पहिला पेपर जनरल नॉलेजवरचा शंभर मार्काचा दुसरा पेपर दोनशे मार्काचा. आपलं स्पेशलाय स्पेशल विषय त्याच्यात
झाला अभ्यास म
सुरू हाय बघू आता एक्झाम काय पुढ गेलीत म्हणतायेे त्यांच काय काय नोटिफिकेशन याय लागलंय बघू. सव्वीस ला एक्झाम होत आता ती पुढे गेल एक्झाम.
मग वेळ माहतीय का सगळ्यात म
करायचं मॅनेज तसंच कसं कसं तर मग तुमचं काय चाललंय?
आमचं काय नाही आम्ही निवांत आम्ही ब्लाऊज वगैरे शिवाय लागलोय आता
होय काय
होय.
म घरी
हा
शॉप हाय काय घरीच
नाय नाय घरीच शिवतोय.
होय अजून
हम्म अजून काय नाई. आरिवर्क वेगवेगळे हा म्हणजे आम्ही आरिवर्क असं बाहेरना क्लास वगैरे करून शिकलोय सोडा
हा आमच्या कॉलेजमध्ये पण मुलींना आम्ही स्पेशल विषय म्हणजे असं अ सी ओ सी कोर्सेस असतात आमच्या कॉलेजमध्ये पण मुलींना त्याच्या थ्रू ब्युटी पार्लर चे कोर्सेस, मेहंदी कोर्स, आरिवर्क, हँड एम्ब्रॉयडरी
हा.
परत रांगोळीचे क्लासेस असं सी ओ सी मधून आम्ही मुलींना सुद्धा असं शिक्षण देतय. म्हणजे बेसिक तीन महिन्याचा दोन महिन्याचा कोर्स. किंवा रांगोळीचा असेल तर पंधरा दिवस दहा दिवसाचा कोर्सेस. असे अवेलेबल करून, होत ना म्हणजे त्याच्या, हा.
म्हणजे, कॉलेजतर्फे असतय की
आ नाही नाही. फी फू मुलींची फीअर आताच पंधरा तारखेपासून मेहंदीचा क्लास चालू होणार आहे आमच्या कॉलेजमध्ये.
मग त्याची बेसिक फी मुलींना सांग म्हणजे फक्त बेसिक देणार मेहंदीच, देया हजार रुपये फी सांगितल्या.
कि बाहेरच्या प
नाही असं काही नाही बाहेरच्या पण, बाहेरच्या पण. हा.
मग शिकवणाऱ्या अश्या बाहेरच असतात बाहेरच्याच असतात काय?
बाहेरच्याच हा बाहेरच्याच की पार्लर वाल्या म्हणजे कसं असतय आम्ही वर्षाला कॉलेज बरोबर कणी यम यू केलेला असतोय लिंकीजेस केलेला असतय त्यांच म्हणजे त्यांच्याकडन आम्ही अ स्टॅमप लिहून घेतलेला असतय, कि बाबा आमच् अश्या अश्या आमच्या कॉलेज मध्ये एवढ्या मुली आहेत ह्याना हे शिक्षण दिलं पाहिजे, किंवा नाही तरी त्या बे बेसिक म, काहीज जरी शिक्षण नाही झालं त्या मुलीच किंवा घरच्या बाहेर पडताच नाही आलं. तर घर बसल्या ते तरी बिझनेस करू शकती बाबा मेंदीची ऑर्डर असेल तर मेंदीकडून सुद्धा त्यातून इन्कम होऊ शकतोय. एम्ब्रॉयडरीची ब्लाऊज आरीवर्क ची ऑर्डर आली तर ते सुद्धा तेनी घरी बसून करु शकतात, त्याच्यासाठी आम्ही शिव से गेतोय कॉलेजमंध्ये.
म्हणजे बाहेर नाहीं गेलं तरी घरं बसून तरी कांहीतरी करतां येतय.
हां, आता, आता तुमचां कोर्स झालायं एम्ब्रॉयडरीचा आरिवर्कचा. जरी आला तरी मुली तुम्हीं जी फी सांगशील तर बेसिक फी किती तीनं हजार रुपये असेलं.
हां.
त्यांतले एक दहा टक्के जरी म्हणजे शंभर मधले जरी तीस टक्के कॉलेजंचे आणि उरलेले पैसे तुमचे असं अस म्हणजे कॉलेज तुम्हांला, परमिशन देतय यांच्यामुळे कॉलेजला थोडे पैसे द्यावे लागतात. आणि बाकीचे तुम्हाला फायदा असेल ते तुमचा फायदा काढून घेऊन कॉलेजला उर्वरित रक्कम द्याची अस हाय.
हम्म, म तरी मुली म्हणजे क्लासमध्ये म्हणजे कोर्स करत्यात काय?
हां येतात कीं मुली येतात, भरंपूर मुली येतात.
हां.
शक्यतो ज्युनियरच्यां जास्तं असतांत सिनियरच्यां मुली कां जास्तं एवढ्या नस तेवढ्यां, जुनिरच्यां मुलींच कण हां यायला बघतं नाहीत आणि त्यामुळ आता तरं कांय पावसाचं कारणं निमित्त झालय पाऊस ते म्हणून आलो नाही पुर आलाय रस्ते बंद झालींत, गाडी मिळाली नाही गाडी चुकली पावसांमुळे बाहि पडले नाही, बेसीक कारणं झाल्यात सगळी त्यांची.
आणि लांब लांबच्या असतांत मुली नाहीं कॉलेज वगैरें, सिनियरच्यां.
होय.
हम्मं आणि ज्युनियरच कस अजून बारावी व्हायचं काही कामं कंटिन्यू आहे सध्यां.
ज्युनियर कॉलेज म्हणजे पूर्ण शाळेसारखंच असते त्यांचं सकाळीं साडेसात ते साडे बारा कॉलेज असतें त्यामुळें त्यांनां प्रेझेंट असते त्यां त्यामुळें कंटिन्यू
यांयलांच लागतेय हम्मं. आणि हे कायं सेनियर एक्सटर्नल असल्या वानीच असत्यात कधीं तरी यांयचं नोट् वगैरे घेऊन जायचं. च परतं एक्झांमला यांयचं.
हां तसंच असतं. आणि थोड्याफार मुली मॅरिड असतांत थोड्याफार कुठं जॉबला जातात. त्यामुळें पणं त्यांच प्रॉब्लेम भरंपूर असतांत मुलींचे.
मॅरेड मुली कां येतंच नाही लयं म्हणजे कॉलेजला वगैरें त्यां डायरेकन एक्झांमला येतात.
त्यांनां शिकण्यांची आवड आहे त्यां मॅरिड मुली सुद्धां प्रेग्नेंट लेडी सुद्धां येतात मुली वर्गात एगेगा असस्तां त्यां येतंच यांलाच बघूत नाहीं.
हम्मं. त्यांनां शिकायचं असतंय पुढं कांही तर करायचं असतय म्हणून येताय. हम्मं. मगं तुमच्या कायं दिवस दिवसभर कॉलेज असतें कायं?
नाही सकाळी आठ ते एक वाजेपर्यंत असते.
हम्मं मगं घरांतली सगळी कामं वगैरे आवरूंन जावा लागतं असेल तुम्हांला.
सकाळी सगळं आवरूंन जायचं येऊंण परत आवरायचं आवरून त्यांना थोडी विश्रांती घ्यांयची परत स्ट पेपरचा अभ्यांस करतं बसायचां.
हम्मं तरी कीतीला उठताय म सकाळी?
घशर लावती पाचंचा पणं उठते साडेपाच लां.
हम्मं होय झोप होत नसलं दिवसभर कामं करायचं आणि रात्री उशिरा झोपांयचं मग. हम्म. झालं का नाहीं म जेवण बनऊन तुमचं?
झालं बनवायचं आता थोडं राहिलं चपाती राहिली आता बनवायची चपाती तेवढं बनवायची गरम. गरमच.
हम्म. आता पावसाळ्याच्या दिवसात काय गरम गरमच खावडतंय आधी गरून ठेन नंतर खाल्लं की म्हणजे तोंडाला चवच नाही लागत.
हो.
हम्.
म तुमचं झालं जेवण?
होय आमचं झालं आता जेवायचं भाऊ यायला लागलंय मग कि आलं की जेवायचं.
हा हा.
हम्म.
तुम्ही कधी जेवताय म आता?
आता जेवायचं झाल्यावर जेवण.
हम्म. चालतय चालतय, ठीक हाय, ठेऊ काय मग?
हां हां.
ह